आवाज आवाज येतोय का पुढे कावीस कुठेपर्यंत होते ण क चार न हो नव नऊ च छत्तीस चुकलंय चुकलंय काहीतरी चुकलंय चार एक च सुने आठ हे सुनी टांगा चार चौक सोळा हा चलाला एक हा चार चौक सोळा हचारले सात चौक अठ्ठावीस आणि एकोणतीस हचार आले दोन अ्च्या दोन चार दोन आठ आठांमध्ये आठ मध्ये दोन मिळवले किती होत आठ मध्ये दोन मिळवले किती होता दहा ना दहा मग दहा एक झिरो खाली लियचा ए बा द एक झिरो खाली लिहिला वरती एक लिला बरोबर चार दो् आठच झालं होतं ना आठ मध्ये दोन मिळले ते दहा आलेले होते अ.
कोणते दोन मिळवले ते हे दोन पहिले नाही ना. मला.
हा थांबा एकच मिनट.
त्रास करा परत परतसून करा पाऊसरा. ह हा चार एक चार आठ चारत्रिक बारा. चार चौक सोळा हा ते हा. अ चार एक चार चार सात ते अठ्ठावीस मग इथ हा एकोणतीस. हा इथ टू.
चार जुने आठ.
हा आठ म दोनड के हाथ एक ह. हाय न चौका छत्तीस म सदावतीस हा हम.
हम् पुढं आता काय झालं थांबा दोन मिनिटं एक मिनिटं थांबा. झालं याच काम झालं याच पण काम झालं म्हणजे दोन क्रॉस करायचं. हा ऑलरेडी थांब ना याच काम झालेलच होतो पहिल्यांदा नंतर याच पण झालं बरोबर म्हणजे दोन क्रॉस कराय आता मग पुढून मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करायची
टूच राहिलंय ना चार हम
श्वास
वेगवेेगन चार. चारनेका पाच
हम्म मग ते क्रॉस
शेजारीच लयच रात अग तू इथ घेतलेलं आहे मी का फक्त खाली घेतले माझ्या रेडला मग असं काय करायचं आता बाई थांबा दोन मिनिट
तर कुठे हाराहिला ना टू फोर जर किती होत एट ना मग काय लिहिलं
हा उलट पलट घेतलं आम्हाला परत करून दे कि आता
वरचं पण चुकलेले
काय चूक झाली
हा,, हे क्रॉस आहे ना ह हे दोन क्रॉस इथं लिहायचे आणि आता हा जो
तू आहे ना मल्टिप्लाय कराय कधे, हा हा. आधीच डायरेक्ट.
ऍडिशन नाही लियचं ऍडिशनच साईन नाही द्यायचं आधी इकडून सुरवात करायच थ थर्टी सेवन तो जरा सेपरेट सेपरेट लिहिला गेला, इथं करा आता टू ने मल्टिप्लाय करा
टू फोर जा एट. हा आणि आ कुठ गेलं? टू सेवन जा फोर्टीन
पाचोक वीस. टू जा फोर, फोर फिफ्टीन सात
आणि टू नाईन जा अ एटीन-एटीन ऍन नट नाईंटीन
हम, धारगिरी आला आमचं.
आंसर आलं का नाई? चुकलंय आंसर. अच्छा अं दोन मिनिट थांबा, हे बघ असं येतं
साता पाचा पस्तीस, पस्तीस अन दोन सदतीस. पाच दहा तेरा हचला एक नवपच हम्म.
इथं काय ग? अं
टू फोर जार एट ओके. टू सेव्हन जार फोर्टीन, फोर इथे वन इकडे लिहिला हा.
टू टू जा फोर, फोर मध्ये वन ऍड केला फाइव्ह हा.
नाईन टूजा एटीन, कसं काय नाईनटीन लिहिलं? मी वरती घेत होतो, कशाला वरती वरती आपणं इकडचं दिलेला होता ना?
टिन मधी येतो, टु फाइव जा माझ्याकडे बघ अंश, हा टु टूजा ऐट हम्म. टु
टू सेवन जार फोर्टीन, फोर्टीनच वन वरती लिहिला. बरोबर? टू टूजा फोर आणि फोर्टीन मधला वन होता तो वन ऍड केला फिफ्ट फिफ्टीन कास काय? टू फोर जार फोर्टीन फोर्टीन मध्ये हे काय टू टूजा किती फोर, फोर मध्ये वन ऍड केला, फोर मध्ये वन ऍड केला फोर मध्ये वन ऍड केला फाईव्ह, हा फाईव्ह लिहिला म नुसता आणि नाईन टूजा एटीन झालं? हा हा, आता ऍडिशन कर ते चुकलेले ते करेक्शन कर तिथे.
मग किती आले उतर? हम्म. आता त्याची एडीशन कर, हे बघ लिहलंय का व्यवस्थित? हम्म. हा, खाली एक नाही लिहिलेलंय हे काय आता? नाही चुकलं.
हा काय इथं हा एट आणि हा वन जरासं लांब लिहायचा, हा थ्री हिथ लिहिलाय म्हजे तो एट पण तिथंच लिहायचा.
ताई, माई, अक्का आता असं लिहा. जय ऍडिशन चा ते आता इकड घ्यायचं ना? खाली घेऊ ना? हा हम्म हम्म. अगं माझी आजी आता कर एडिशन, कसली एडिशन येणार? हा. तिन्हींची? हा आपणं ही करत
केलं म्हणून इकडे लिहिलं ना, हा हम्म.
आता हे वन वगैरे नका करू हा, हम्म. साइन सक्कम बे कशा दिवस होतो ऍडिशन करायचीय. हे बोले बारा आणि एक तेरा, थांब ना. हा दिर आणि हे खातील ना, हा मी तर, थांब ना.
मग हा हम् हा किती तेरा, तेरीला घेतला कुठं इथं थांबा दोन मिनिटं. कुठे खाली घेतला केरीला हा बरं ठीके, ठीके, ठीके हा कर आ आता कर खाली एक कॅरीला घेता तुम्ही, बरोबर ये नऊ एक दहा. दहा आणि आठ अठरा, अठरा मध्ये तीन ऍड केले. एकवीस एकवीस हा, हा एकवीसं इथं वन
झीरो चार नऊन दहा अकरा हा अकरा मध्ये थांबा दोन मिनटं नऊन दोन आकरा, आकारामध्ये हा पाच पण ऍड कर. कुठंय मग कुठेय मग करा ना हा हेच केलंय ना. मग हे कोण करल वरची पण, तर मग पाच पाच आणि हे किती चौदा, नऊ ये का हे? हा
तुम्ही नऊ लिहीलेलाय ना?
किती लिहिलंय, नऊ चार येना चार ये मग असं कसं लिहिलं तू चार? मला समजतं ना तो हे काय तु कुठं गेला चार हा, हा मग मी बरोबर लिहिलंय, हा चलं चार, नऊ, दोन अ अकरा, अकरा आणि एक कॅरीला हा, सात आणि चार अकरा अकरा आणि मध्ये पाच. सोळा सोळा हे मग ते जर, कशाच अकरा आणि पाच हा सोळा सोळा आणि एक सतरा. हा.
हा पुढे.
नऊ नऊन तीन दोन बारा. न हा् नऊ. बारा बारा आणि तेरा आई म अखा नाही का बारा आणि तेरा.
आठ आहे ना हा, आठ मध्ये एक ऍड केला नऊ मी डायरेक्ट सांगितलं नऊ आणि तीन बारा, इथे टू लिहा.
नऊ कोणता धरला तु? एट मध्ये वन ऍड केला हा नाइन हा एट मध्ये थ्री ऍड केले. ट्वेल हा ट्वेल हम्म मग हिथ एक लिहायचं. दन.
ह आता वाचून दाखवा मारते मग असं वाचतं काय बावीस एकाहत्तर.
आजो वाजत. वाचून दाखवाचं आता कसं हे करायचं वाचाय सांग. तू केलेल तुम्ी केलेलं होतो का आधी. हा इकड कराय पहि आवाज नाही येत. हॅलो हॅलो. गला आवाज. मारदशित साड्या साड्यावरून गऊन गलं. थांब थांब चालू हॅलो. हॅलो स्पीकर वगैरे काय असेल दाबलं जात असेल. हॅलो चालू या.